हॅलो.
हां बोल की आवाज येत नाही.
हॅलो.
हॅलो हां बोल की.
आवाज का? आवाज लई लहान यायला लागलाय गं बारीक.
हॅलो
हां बोल.
काय कराल्यास?
काय चाललंय नव्हे आवरायचं.
हां हं हाईस बरी?
हाय हाय. तू हाईस बरी?
हाय हाय. ते नव्हे मला ते अ् सोळा सोमवारचं व्रत करायचं होतं म्हणून मी तुला कॉल केलेला.
हं हं.
म्हणजे कसं करायचं सुरुवात काय?
हम् हम्. ते काय सोळा म्हणजे सोळा अस सोमवार कुठला ही एका कोणत्याही म्हणजे महिन्यातला सोमवार धरून सुरुवात करायची.
हा.
म् ते सकाळी आपण अ त्या दिवशी म्हणजे पांढरेच कपडे परिधान करायचे.
हां.
आणि सकाळी आपल्या मंदिरात किंवा मंदिरातच सक काळी अभिषेक घालायचा असतोय.
सकाळी पहाटे,
पहाटे, त्याला एकशे आठ फुलं, एकशे आठ अ बेलाची पानं, एकशे आठ तांदू ह एक एकशे आठ म्हणा म्हणजे वस्त्र कापसाचं. ते मनी एकशे आठ त्यातलं.
हा.
हम तसं व्हायचं.
म्हणजे एकशे आठ प्रमाणातच.
हा एकशे आठ प्रमाणा घ्यायचं.
हा.
मग अभिशेक तेन घातल्यानंतर हे सगळं व्हायचं आणि ते प्रत्येक वाहताना ओम नम शिवाय, ओम नम शिवाय असा जप करायचा.
ते तांदूळ सुद्धा एकशे आठ
होय होय तांदूळ सुद्धा एकशे त्यात अ पण तुटलेला तांदूळ नाही पूर्ण आख्खा तांदूळ पाहिजे.
हा अखंड
हा. तुटलेला तांदूळ नये मग त्याच्यानंतर आपण दिवसभर काय उपवास करायचा. काहीतरी फळ केन खायचं दूध. फळ.
खिचडी वगैरे असं काही खायचं नाही.
तसपण चालतेय की शक्यतोय म्हणजे जास्तवेळ म्हणजे फळा त्यानेच खात्यात खिचडी ते नसते जास्त नाही ते उपवास ला फळच शक्यतोय खात्यात ज्यांना कस एक एक वयस्कर असतात त्यांना जमत नाही ऑप्शन म्हणून मग ते खायचं. तर
खिचडी
खिचडी हो. चप्पल घालायचं नाही दिवसभर पायात म्हणजे आपण उ उपवास करणार आहे तर चप्पल घालायच नाही. त्या दिवशी चामड्याच वापर चप्पल काय करायचं. चल अ सकाळी त्याच्यानंतर मग संध्याकाळी अ ब्रम्ममुहूर्तवर म्हणजे सूर्योदयाच्या सूर््या सूर्यदया सूर्यास्तानंतर दीड तासाचा काळ असते तो प्रदोष काळ त्याच्यात ती पूजा करायची. घरी हा ते आंघोळ करायची आणि मगच करायची.
म्हणजे संध्याकाळी पुन्हा आणिअंगोळ करायची.
होय होय आंघोळ करायची. अ त्याच्यानंतर मग पांढरच वस्त्र घालायचं. कपडे आपण मग त्या वेळी पण घरात पण पूजेला एकशे आठ, तांदुळ एकशे आठ फुल, एकशे आठ बेल, एकशे आठ कापस मनी कापसाच वस्त्र ते घालायचं ह्म. पूजा म ते आपल्याला काय पुस्तक भेटतयस की दहा पंधरा रुपये मधे भेटतय सोळा सोमवार वरताची हा हा हा मग ते पाटांत त्यायचा रांगोळी काढायची पाट अंतरून त्याच्यावर पण पांढऱच वस्त्र घालायचं. म एक केक कस करतय ज्यांच्याकडे आता शहरात कुठली वारूळाची माती उपलब्ध होणार. मग आपली महादेवाची पिंड आहे तशीच पुजत्यात आपल्या मग आपल्या गावात कसं आपल्या इथं पण शक्यतो एकेका ठिकाणी भेटते एकेका ठिकाणी वारुळाची माती आणून तिची पिंड तयार करत्यात.
म्हणजे वारुळ म्हंजे म अ ते नागाच वारुळ असतय.
हा वारुळ आच. मला काय ते भेटलं नाही इथून पाठी माग केलेले तेणी तिथेच तशी करतीत.
हा,
खर मला काही ते भेटलं नाही मी आपली महादेवाची पिंड होती तेचा अभिषेक घालायचा. आणि पूजा या महिन्यात, करायची.
हा म्हणजे, जे तुझ्या देवाऱ्यावर उपलब्ध होतेत.
हा तेच घातल पहिला गणपतीची हेचि पहिला गण आता पूजन, परत समई पूजन करायचं मग गणपतीची पूजा मग महादेवाची मग आता हेच उपवास आपण शंकर पार्वतीचा फोटो अस असला तरी चालेल त्याच्यात किंवा शंकराचा जरी असला तरी चालेल.
हा,
ते घ्यायच आणि मेन म्हणजे चुरम्याचा नैवेद्य करायचा.
म्हणजे ते सुरमा काय
चूरमा गव्हाचं पीठ घ्यायचं. अच्छा! मग ते कस त्या त्या पुस्तक? पुस्तकात उल्लेख केलेला आहे शेर, शेर म्हणजे अर्धा किलो असं पण एक एक म्हणत्यात नाई. ते अस का म्हणतात म्हणजे जुन्या माणसं शेर म्हणजे कस तर दोन मापटी हा असं पण होतय. म त्या मी कस आपलं भांड एकच केलेलं. तेन ते पीठ मोज भाजून घ्यायचं.
हा,
आणि बिना मिठाचं.
त्याच्यात मीठ घालायचं.
नाही, नाही पाणी म्हणजे पीठ आपण चपातीला मळतोय तसं मळायचं. त्याच्या जाडसर चाप चपात्या बिना तेलाच्या म्हणजे तेल लावायचं नाही तसंच झाडसर भाजायच्या.
हा,
आणि मिक्सरला बारीक अ करून घ्यायचं. त्याच्यात तूप, आणि गुळ किसून घालायचा. किसून घालायच आणि ते पूर्ण त्याचा म्हणजे ते चुरमा म्हणतात मलिदा म्हणतात त्याला पण ते मलिदा ते ह्यांच्यात करत्यात त्याच्यात ते बडीशोप ते आणि वेगवेगळे प्रकार. असतात पण ह्याच्यात तसं काही नाही. फक्त गूळ, तूप आणि चपातीच ते हे हम म्हणजे हेच की चपाती लाटायच. पुन्हा हे केलेलं मिक्सर ला.
हा हा ते बारीक चूर केलेला तो. हा
तर त्याचा एक जीव करायचा आणि त्याचे तीन गोळे समान करायच.
हा.
त्यातला एक गायला म्हणायचा एक आपण खायचा आणि एक घरातल्यासनी प्रसाद म्हणून वाटायचा.
सगळ्यांना. आणि जर मग त्याच्यातला शक्यतो जर राहिलाच आ
आपला तर आपणच खायचा. तो दुसऱ्या दिवशी त्यादिवशी नाही संपला. तसंच ठेवायचा मी तसच. करतोय त्या दिवशी जर नाही संपला म्हणजे त्या दिवशी तो संपतच नाही. कस असतय दिवसभर उपवास असतय आपल्याला आण ते पाणीच प्यायला होतंय.
हा.
म ते राहिलेला काय दुसऱ्या दिवशी खाल्लं तरी चालतय.
म त्या दिवशी उपवास सोडताना म्हणजे भात आम
नाही नाही नाही फक्त चुरमा खायचा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा.
हा म्हणजे आपण एक एकादस धरतो. त्या
हा तशी पण एकादशीला ते अ म्हणजे हे खातात व वर ते खातात तसं नाही.
हा.
मग ते पूजा मांडाय. जी पुजा म्हटल्यानंतर मग ते ते का कथा असते हिची सोळा समोरची ती म्हणायची. नंतर ना शिव तुती असते ती पण म्हणायची.
हा.
ती म्हणाली नंतर नमा आरती तेन करायची. नैवेद्य दाखवायचा. अ गाईची पूजा, करायची, मेन म्हणजे एक भाग त्यातला गाईला द्यायचा असतोय क नय.
हा, हाय.
ती गाईची पूजा करायची गाईला ते द्यायचं.
हा,
आ तेच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आ आज आपण दही, भात करायचा भातात मीठ घालायचं नाही फक्त भात करायचा म्हणजे, न मीठ घालता भात करायचा दही भातायचा नैवेद्य, अगरबत्ती लावायची फुल एक व्हायचं आणि मग ती पू पूजा उतरवायची. असं सोळा सोमवार करायचं आणि सतराव्या सोमवारला मग उद्यापन मग त्यावेळी सोळा सोळा जोड्या म्हणजे सोळा जोड्या पुजाय लागतात, पण एक दोन आपण एक्स्ट्रा सांगायच कुणाचा काय प्रॉब्लेम येतोय, काय होतय. एक दोन ज्यादाच सांगायचं.